हॅलो
येतोय आवाज
हो येतोय बोल काय म्हणते?
बोला
काय म्हणते?
काही नाही, बसलं आता.
ह
अवरून
उद्या उपवास असेल ना तुमच्याकडे पण सगळ्यांचा?
हो-हो उपवास ये आमच्याकडे म्हणजे आम्ही दोघच आम्ही दोघच करतो मी आणि आई हम्म.. बाकी नाही कोणी करत.
नाही का?
नाही बाकीच्या नाही., वेळ पण नाही आणि
हा ते तर आहेच.
सवय पण नाही ना मग ते नाही करत कोणीच आणि एकादशी म्हटल्यानंतर दोन्ही टाईमचा उपवास करायला लागतो., एका टाइमचा उपवास करून लागू ही पडत नाही., आणि करू पण नाही.
नाही ती मा लंगडी एखादशी म्हणतात ना?
हा-हा ते करू पण नाही. तशी एखाद्याशी काय उपयोगाचं नसतं.
म्हणतात तस
लागूच होत नाही ती खरं ती एखाद्याशी पहिल्या दिवसापासूनच करायची असते पण ठीक आहे., आपण नाही पहिल्या दिवसापासून बर दोन्ही टाईम तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे असं.
आपल्या म्हणजे हम्म.... तेच ना लोक लोक म्हणजे, वारकरी लोकं एवढं फक्त दर्शनासाठी एवढं लांब पाई जातात. आपल्याला एक दिवस उपवास करायला काय होतं? खर तर हम्म
अहो कालच आम्ही रात्री एक व्हिडिओ पाहिला एकशे आठ वर्षाची म्हातारी आजी होती. एकशे आठ वर्षाची
बा-बा- बा
न म्हटलं किती वाऱ्या झाल्या विचारला त्यांनी त्यांना कोणी अगणित म्हणे मी मोजूनही शकत म्हणे, मी सांगू ही शकत नाही कि झाल्या असतील मला आता एकशे आठ व वर्षाची हाय म्हणे आता मी. मला कसलंच मला एकही गोळी नाही म्हणे माझ्या शरीराला मी काही गोळी कधी घेतली नाही. आणि मी अजूनही चालू शकते म्हणे.
हो ना.
अजूनही चालू शकते.
खर तर आहे ना आपण सुद्धा आहे ना असं म्हणजे एकदा तरी आहे ना त्या वारीचा आनंद घ्यायला जायलाच पाहिजे खर तर कारण ना तिथे ना कोणत्याच प्रकारचा भेदभाव पण नसतो खरं म्हणजे अ कोणी श्रीमंत आहे बण कोणी गरीबेन ह्या जातीचाय अ त जातिचा हा प्रश्नच नसतो तिथं. हा आणि त्यांच्यातली एक गोष्ट मला तर म्हणजे फार आवडते बाबा ते सगळेजण आहे ना एकमेकाला माऊली म्हणूनच आवाज येतात म्हणजे सगळेजण सार खेच वा अस.
त्यांना नावाला कोणीच आवाज देत नाही ते माऊलीच म्हणतात ते बोलताना.
आणि किती म्हणजे किती वयस्कर लोक असतात तरी पण ते जातात. हम्म. काहीच नाही म्हणजे त्यांचं दुखत नाही काही नाही म्हणजे तेवढ्यापुरत ते सगळं त्यांच दुःख विसरून गेलेले असतात. त्या मिनटात त्यांचं काही दुःखत पण नाही.
तेच ना.
जेवण पण ते एका पंक्तीत बसून करतात व माझं हे दुखतेन ते दुखतेन मला वरतीच ज इकडेच पाहिजे, तिकडेच पाहिजे, हे कोणाचेच म्हणजे कारण नसतात तिथं खर तर.
काहीच नाही आणि आपलंच बघा ना आपण छोट एवढी एवढी वस्तू घ्यायला जातो तर फार पाऊसच आहे आणि मग कसं जायचं? मग हे कस होईल आणि हे एवढ्या प्रवासात आसही नाही की एखाद्या झाडाखाली उभं राहून आसरा घेऊ शकतो कशाची गॅरंटी नाहीे झाड कधी काय पडून जाईल कुठे रस्त्यावर काय होऊ शकत. बिंदास्त चालतात ते लोक पाण्या पावसात सुद्धा.
कांना चांगलं सहकार्य करतात आणि मेन म्हणजे एवढी गर्दी असते एवढे लाखो भाविक असतात पण सगळ्यांमध्ये शिस्त असते. असं कधी आठवल का कधी होती त्या चेंगरा चेंगरी झाली न इतके लोक गेले तितके लोक गेले अस कधी आठवलं का कधीच नाही. म्हणजे किती आत्मीयतेने आणि आपलं म्हणून ते सगळ्यांना मान देत राहतात सगळे.
मग मग.
खरंच वारीमध्ये म्हणजे खूप काही शिकाय शिकण्यासारखं आहे खरं वारीकडनं.
खूप.
हम्म.
वारीत आता पहिली पहिली दर्शनासाठी कोण गेले होते म्हणे मी कालच पण व्हिडिओ ऐकला शंकरजी गेले होते म्हणे त्यांच्या फॅमिली घेऊन दर्शनाला म्हणे. कोणाच्या? याच्या विठ्ठलाच्या दर्शनाला. हे आपल्यालाही पूर्ण माहिती नाही तर त्यांनी सांगितलं एक महाराजच होत त्यांनी सांगीतलं पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली दर्शनाला गेली होती म्हणे. मग पार्वती माता सांगत होती की एवढ्या गर्दीत आपण कसं जायचं? एवढ्या गर्दी तर मी जाऊ शकत नाही म्हण माझ्याकडन नाही जाणं होणार म्हणे असं काही तरी बोलल्या पारत मग तर शंकरजींनी त्यांनी काय केलं इथे शंकरीत अ वीट विठ्ठलाच्या म्हणजे पंढरपुरातच पार्वतीचं मंदिर पण आहे पार्वती देवीचं मंदिर पण आहे तर शंकरजी तिथ त्यांना उभं केलं म्हण आणि त्या तिथंच उभ्या राहिल्या म्हण मग तिथं ते शंकर पार्वतीच मंदिर झालय म्हणे थोड पुढे गेल्या तर नंदी पण तेच सांगाय लागला माझ्याकडनं पुढे एवढ्या गर्दीत नाही जाणं होणार म्हणे मी काही येत नाही
हा हा हा
नंदीलाही शंकरजीनी तिथंच उभ केलं म्हणे त्या हो त्या जागेवर लगेच त्या नंदीच मंदिर झालं आणि तिथून पुढे आल्यानंतर अ शंकरजीं अन् त्यांनी ना अ गणेश आणि ते दोघं जण यायला लागले मग आता एवढ्या गर्दीच गणेशला कुठे घेऊन जायचं म्हणून गणेशाला त्यांनी पायरीच्या जवळच तिकंडेच थांबवलं म्हणे तशे त्या विठ्ठलाच्या मंदिराजवळ पुढे आधी गणपतीचं मंदिर आहे
अच्छा हं हं हं
तिथून पुढे आल्यानंतर म्हणे मग शंकरजी बसले म्हणे आता शंकरजीला कुठ जागा आहे तर शंकरजीला जागा कुठ आहे म्हणे आपण म्हणतो की शिव विठ्ठलाच्या डोक्यावर असा कळस आहे म्हणे ते लांब लांब टोपी सारखं वाटत तर विठ्ठलाने ती टोपी नाही म्हणे ती शंकरजीची पिंड आहे म्हणे वरती म्हणे डोक्यावर
अच्छा अस आहे होय
ही हो अशी माहिती त्यांनी सांगितली काल त्या महाराजांनी ते शंकरजीनी दर्शन घेतल्यानंतर ते टोप म्हणून वरती ब्लॅ कलरच दिसत बघा आपल्याला मुकुट म्हणतो तो शंक पिंडी सारखा आकार आहे बघा वरती
हो हो हो
तो शंकरजीचा मुकुट आहे म्हणे पिंड आहे म्हणे ती
हो म हे मि तर मी आज पहिल्यांदाच ऐकते म्हणजे
आम्ही कालच ऐकलो आम्ही हे कालच ऐकलो हो अजून सुद्धा एक नारी होती म्हणे तिला खूप सुंदर तिचा गर्व होता खूप आणि शंक आणि एकदा म्हणजे अजूनही विठ्ठलाच्या उजव्या पायाला नाही डाव्या पायाला आहे ना म्हणे अ तर्जनी असते ना तर्जनीच्या साईड ला आहे ना एक छिद्र आहे म्हणे
हा हा
छिद्र आहे म्हणे हा तर त्या ते छिद्र का आहे म्हणे त्याचं काय कारण आहे म्हणे एक स्त्री होती म्हणे तिचं नाव कायतरी असंच होतं मला ते नाव नाही आठवत त्या स्त्रीला म्हणे तिच्या रूपाचा खूप गर्व होता म्हणे खूप गर्व होता म्हणे तिचा तिला असं वाटायच माझ्या सुंदर माझ्या एवढी सुंदर कोणीच नाही या जगात मध्ये
हू हू
चालली होती म्हणे मग तिला वारकरिची एक दिंडी दिसली म्हणे आणि त्या दिंडीतल्या एका पुरुषाने सांगितलं मग त्यांनी विचारलं तुम्ही कुठं चालले तिनी त्यांनी वारक्यांनी सांगितलं आम्ही पंढरपूरला चालो आमच्या सावळ्या विठ्ठालाला बघायला म्हणे त्याच्यासारखं रूप अगणित आहे म्हणे त्याचे रूप आम्ही शब्दात सांगू शकत नाही असं रूप आहे त्याचं वाल म्हणे
हू हू.
ते आम्ही कधीच सांगू शकत नई बुवा... आम्ही जर त्यांना पाहिलं का, आमचं सगळं आम्ही भानावर येतो. असं त्यांनी सांगितलं... मग हिला त्याचं असं ही वाटलं की... आपण एवढं सुंदर ना... अन आपल्या पेक्षा सुंदर कोण ए म्हणून... तर ती गेली तिथं म्हणे... ये पांडुरंगाच्या दर्शनाला... ती गेल्यानंतर ती म्हणती... हा तर एक काळा पाषाण ए म्हणे. हा पाषाण ए म्हणे... याच्यात काय सौंदर्य ए म्हणे... एवढं म्हणे. असं बोलली... आणि विठ्ठलाच्या जवळ, सगळं चालतं म्हणे तुम्ही... उतू नका, मातू नका, ते म्हणतो ना... तसं सगळं करा म्हणे पण अहंकार बाळगु नका म्हणे... असं विठ्ठलाचं आहे म्हणे, तत्व म्हणे. तिला एवढा अहंकार होता... ती म्हणे काय होणार ए म्हणे... ती सहज त्या विठ्ठलाच्या मूर्ती जवळ गेली... आणि मूर्तीच्या जवळ हात लावला म्हणे ती पाशाणेची मूर्ती... मेणासारखी वितळली म्हणे. कुठे? बोटाजवळ म्हण... डाव्या हाताच्या बोटाजवळ. बरोबर तिच्या बोटाचा ठसा... जो छिद्र ए ना तिच्या एका बोटाचं त्याच्याने ती पाखेनाची मूर्ती वितळली म्हणे... तिच्याच बोटाचा तो ठसा आहे म्हणे ते. मग, तेव्हा तिचा तो अहंकार... विठ्ठलाने गाळून, गळून पडला. ती... खूप, खूप पश्चाताप केला, म्हणजे तिच्या तो बोटाचा ठसा आहे म्हणे तिथे
अच्छा हा... हो का?
हो. आसं ए... म्हणजे, काई गोष्टी येणार तेनी खूप हायत ओ... काई गोष्टी... काई काई गोष्टी आपल्याला काही माहिती नसतात, पण खूप हेत.
आता एक... आपलं गंगेवरचं, याचंच मंदिर बघा ना, काय म्हटलं, मंदिर म्हणतो आपण. हनुमान, मानाची मूर्ती, दुतोंड्या हनुमान... इचंवालं तिचं सुद्धा... आधी वेगळी मूर्ती होती म्हणे. ही, ती पाडूनी बांधलेली ए म्हणे ती छोटी होती मूर्ती... ही दुसरी ए, हिला पण तीन कारागिरांनी बांधलेली, ही मूर्ती सुद्धा. एक मूर्तीचं तोंड काळाराम मंदिराकडे दर्शन करताना, एक कपालेश्वर मंदिराकडे दर्शन करताना, एक तोंडात, आणि ऐकी कडच्या त्यातल्या दोन्ही मूर्त्या तीन, एक... दोनी साईटच्या मुर्त्या, तीन कारागीरांनी बांधलेल्या हेत मूर्त्या
ते काईतरी, अं... एकोणवीसशे एक्केचाळच्या दश... येच्यात. मूर्ती ऐक्केचाळ, बेचाळच्या हेच्यात... तेव्हाची मूर्ती ए ती. एवढी जुनी ए ती... आत्ताची मूर्ती हा, असं ए.
त्या मूर्तीवरनंच, कळतं की, नाशिकला पूर आला की नई. त्याच्यावरूनच ठरतं ते खरं तर.
त्याच्यावरनं ठरतं. ती मूर्तीचे बी... खूप तिन्ही काहीतरी नावं होते, मला आता लक्षात नाई. पण तीन कारागिरांनी बांधलेली ती मूर्ति म्हणे. पूर्ण... आसं ए... एका वेळेस नई कंप्लीट झाली ती.
हू.
अकरा फुटाची मूर्ती ती पूर्ण.
अकरा फूट... बाप रे!
हे अस आहे ते अकरा फुटाची मूर्ति.
साऱ्यांनी हो बोलू परत हो हो बाय.